बाबाच्या घरी वावर आहे न
हा वावर आहे का तुमच्या घरी किती आहे
सात एकर...
मस्त आहे मग भाऊ किती आहे...
एकच आहे...
मस्त आहे ना मग...
हम्म...
घर गिर चांगलं अशील न असंच...
हा घरगिर बांधलेलं आहे आमचं असं नाही.... कोण राहिलेला आहे म्हणजे प्लस टन हेथे राहिलेला आहे म्हणायचं.... ई वगैरे हम्म.... एकच भाऊ आहे आता हे टेन्शन तो ही लहान आहे नव होते बरावीतच... त आवज...
ह ना मस्त होते मग त्याचं लग्न होईपर्यंत तस.... सगळं होते ओके....
हा त्याचं लग्न होईपर्यंत होते सगळं... हम् आता एवढी गडबडणी नाही दादा शिक्षण हे ते असत महत्त्वाचं राहते सगळ्यात पहिले... हम्म
अ ते लागयाचही लय महत्त्वाचं राहते पण यात... काळात आता नोकरी लागणं मुश्किल आहे बाई...
मशिन अभ्यासाची पेपर नाही ते सायन्स घेतलाय त्या ना पन्नास हजाराच्या.... ट्यूशन सत्यचे....
हम्म....
मग सोपी नाही ना अभ्यास अभ्यास केला तरच.... कायच्या तरही लागू शकतो आपण अभ्यासशिवाय पर्याय च नाही आता....
इथल्या असताात ना सगळे....
काय म्हटलं.... हा ते दोघीच ग्रॅजुएशन होईल कम्प्लीट....
हा हा....
आणि मला एम ए होईल कंमप्लीट पोस्ट ग्रॅज्युएशन....
हां.....
हम् आता इथं लाईनीचं ग्रॅज्युएशन झालं कम्प्लीट.....
हो ना.....
आम्ही सगळ्या बहिणी अकोल्याला च शिकलो ना..... हम्म गावात बारावीपर्यंत... हा ते दोघीचा कॉमर्स होत मला आर्ट्स होत जला...
हम्म... बहिणीले तुमच्या लेकरे बिक्र असतील तिघी बहिणीले....
पोरगा एक आणि ते दोन नंबरची बहीण आहे ति एक पोरगी.....
हा...
हम्म दोघिर आहेत बाळी कपुरी....
यायचे फोन येत असतील मंगडवई...
हो त्याचे फोन जरूर आहेता...
संग बोलायला...
हा येतच ना कोण येतच तेचे बोलतात...... फोटे साध्या फोन व्हिडिओ कॉल लावाय लातात... दिसलं की जास्त बोलतय हम्म व्हिडिओ कॉल लावतात मग.....
हम्म....
आज तसेही तसे लेकर आजकालचे लय हुशार आहेतना ते. सांगच नाही लागत लेकरई ले काही आता...
नाही!
हम् हम! लय हुशार आहेत लेकर, त्या कार्यक्रमाच्या दिवशी तर याईल एवढी मजा येत कार्यक्रमाच्या दिवशी आले ते वरच्या हॉलमध्येध्ये याची व्यवस्था होती बशाची
हम्म!
होय, इतके मस्ती केली तेन इतके खेळले ते काय म्हणत घरी जायचे मनु मावशी लय गोपूरायला आम्हाला.
हम्म अहो इथ तुमच्या सांनिच्या कार्यक्रमाला आले असतील ना तुमच्या बहिणी ते लेकर?
हा हा संजय कार्यक्रम ला च न मग?
हा!
संजय कार्यक्रमाला आले तेव्हा अस ना गो द्यायले. हम्म! आग एवढी तयारी करन करू ये मावशी तू आज का आहे एक एक एक प्रश्न विचारतच हम्म! असं पाणीच तर नाही आहे होत आता पेरण्यावर पेरणे होईल तीकडची एकापरी.
हाव ना ओ पाणी पाहिजे बाई आता.
हम्! तस माहिती आहे काय सुरुवातीला आपल्या इकडे किती पाणी पडलं होतं.
हम्म!
त्या वट पौर्णिमेच्या दिवशी पहा तुम्ही किती पाणी होत. इकडे तर ते ते सगळं पाणी तिकडे काहीच नव्हतं बाई! हा ते अधुघर आता पेरनि झाले त्याचे पण डबल डबल पेराय लागले वावर. त्याच्यात डबल वावर पेरून आज आठ दिवस झाले पाणीच नाहीये.
हा तिकडे पाणी पाहिजे आपल्याहीकडे पाहिजे आणि तिकडे पाहिजे.
आपली इकडेे बघत आहे. नाही पाणी आल कोणाकडून, तिकडे सगळेच नाही प्रेरने झाले सगळ्याचे पण बगायत नाहीत ना तिकडे जास्त जाणायचे. हम्म आणि तिकडच्या जमीनिला पाणी शिल्लक लागते.
हो ना थोड्यासा शीरवाई असला तर बस कळते त्यायेले.
हाव बस करते तुमचा शेरवाई अस घरी. आता बाबा जपून थोड्या वेळापूर्वी बाबा सांगत होते ना काहीच पण नाहीये मम्हणून.
होव ना?
हम्म!
करा म आता फोन, आं!
कोणते म्हटला?
थांबा एक मिनट हा! हा बोला!
तुमचं माहेर कोणंच आहे म्हटलं?
माझं काय माझ तर लय दोन तीन बदलले पहिले औरंगाबादले सगळं शिक्षण झालं मला औरंगाबादच्या पुढे अजून आहे. पैठण बिडकी नाही म्हणजे औरंगाबाद जिल्हा होता. आणि तालुका पैठण होता.
हम्म!
तिथं बिडकीनला शिकलो आम्ही, तिकडचे तिकडे अ शाळा ही तिकडेच शिकलो इकडे काहीच नाही आमचं मग नाही मग हे तस हिवरखेडच आहे माझं माहेर.
हो गे मग एवढ्या दूर कस होते
काहीच नाही ना सगळं बाबांना ते बाबाच्या आई बाबना समजा सगळं विकलं होतं ते अन्माले बाबा लहानपणापासून इकडे असं माझ्या मामा म्हणजे शिक्षक होते आणि शिक्षण न भरपूर केलं मग त्या मामाच्या मागमाग माझ्या बाबा वडा न होती तर मामाच्या माग माग येन समजा हातमजुरी व खप कमाव औरंगाबाद प्लॉट घेतला होता बिडकीनले प्लॉट घेऊन घर बांधलं बारा लाखाचा अजून डलक्स ारकले प्लट घेतला तिथं घर बांधलं अजून औरंगाबादचं मग ते विकलं तिथंच एक तीन गुंठे वावर घेतलं होत ते तीन गुंठ े वावरिकून इकडे दोन एकर वावर घेतलं मग ते दोन एककर आता विकलो तर मग आता आई वारली तेव्हापासून आमचं सगळं हेच झालं वारा पाणी
आता आई नाही येत समजा तु मध्ये बाबा आहेत ना
बाबा आहे बाबा कोोठात राहत आता काय जास्त फोन नाही लावत भाऊ जास्त तता फोन नाही लागत काही नाही हम्म मोठा आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा आमच्या तिघी बहिणीपेक्षा मोठा ह पहिले ममती तिकडे राहिलो आम्ही नंतर अकोल्याले माझ बाबा राहिले अकोल्याले प्लॉट घेऊन घर बांधलं ते विकून टाकलं मग आई वारली तिथं मग काय करता तिथं तिथं आईची माती नाही झाली आईची माती आईच्या माहेरात झाली कारण तिथं मसंडीी खूप दूर होती म्हणतात मग औरंगाबाद म्हणजे आहिले आजार होता ना तर केहीमले नेल होत मुंबईले
मेब हो
मग तिथून डायरेक्ट साईच्या माहेरातच माती दिली मग
आयचं माहेर कोणतु मग
आईच माहेर ते गायगाव जवळच गोत्रा नावाचं आहे बा
हो काय
हम् अकोल्या जवळच गायगाव अकोल्या जवळच गायगाव गायगाव जवळचंच गोत्रा आहे
गोत्रा हा तिकडे येते ते वेड्याचे तिकडे गाव हम् मला आल तर तिथचा मुलगा पाहाला
हा उगव्याले उगवा आहे तिकडे
हो हो
हा तेच मग
हम जमीन चांगली आहे तिकडची कोोत्रेची इकडची फक्त यायची य ते जास्त बोटाळी जमीन येते हम
तर मग तिथंच ती दिली मग आमचं तेव्हापासून लय संबंध तुटले आई वारली तेवपासून
मग आता तुमचं जाणय ना नाही आहे का जसं
काहीच नाही आई भारली त्यावपासून एक दिवसही अजून जाऊन नाही पाहिलं म बाबा भावाच्यावरर बाबा बोलावतात मग मी असंच मग ट्रेनिंगले जात जाऊ की नाही तर कुठले बाबा होते तर आता रात्रभर राहिली आणिन मग
हा
रात्रभर रायात जाऊ उशीर झाला तर ट्रेनिंगहून यायला उशीर होत जाय मग रात्रभर रायात जाऊ आणि सकाळी चाललीत जा घरी मग बा बा अंम. मग आता या ते वावर विकलं ना आता आमचं मन नाराज झालं मग जसं वावर विकल त मग माले समजा तशी गरिबी आहे ना तर मी उसणे म्हणून बाबाला पैशे मागतले ते आता मग ते बाबाले खराब वाटलं मग म्हणजे दयाचे नाहीत म्हणत म्हणून मग तेव्हापासून आबोला पडला.
अरे बाबा दिल नाइत तवा
हम्म मग मला भाऊ बी आहे ना तर मी भावाले म्हटल होत मला उसने दे म्हटल. मला काही हिस्सा नक को देऊ म्हटलं पण उसण्याचं त काम करा म्हटलं माला मल अर्जंट आहे तर आता कसं हो माले लेकरं मोठे मोठे झाले थोडं काम पडतेच बरं
नाही होत
हा तर मग मी जसं मला सुक्षशेमुकक्ष नको देऊ म्हटलं उसणे म्हणून देत. त्या तो म्हणे. पण मग बाबा नाही म्हणवते एक तर बाबा हो म्हण आता तो नाही म्हणे म्हणे पुरीच्या लग्नाच्या त म्ह करू काम तोपर्यंत काहीच मागू नको हा.
समजा जर अदोगर मदत केली तर पोरीच्या लग्नाच्या वेळेस तर म माग्याच कामच नाही राहिलं असतं ना आताही ते कोण पाहिलं पुढचं आताची गोष्ट वेगळी होतीय.
ह आता जरा आपली तंगी जर भागवली अडचणीत कामात पडले तर किती सहारा होते.
किती सारा समोरच कोण पाहिल आता जरा परत काय होत हे माहित नाही आपल्याले
तेच ना मग दोन लाख रुपये मागतले होते नाही दोन लाख तर त्यायन मले सहाआ. हे पन्नास साठ तर द्याय लागत असते नाही. बाई एवढे तर काही देऊ शकत नाही मी पण पन्नास घे असं तरी नाही म्हट.
मग आता तु मग तुम्ही गरीब आहात समजा तुमच्या बहिणी चांगल्या घरी पडल्या असतील ना मग
काय म्हटलं.
तुमच्या बहिणी म्हटलं चांगल्या घरी पडल्या असतील ना.
हा बरे आती ते काही मागत नाही तिकडे त्या सुरतच्या इकडे आहेत त्यायचं घर ते कायले माग्याले बसल्या त्यायच. चांगलय त्यायले काही वावरात नाही जायलागत त्यायले काही घरी आणायचं टेन्शन नाही बस घरी मशी इनवर त्यांच मर्जी असली तेव्हा काम केलं त मग घरात काही खर्च करायचा असला तेव्हा ते करतात नाही तर काही गरज नाही.
दोघी बहिणी सुरतल्यायत का मग
दोघी बहिणीले कुठंच जा नाय लागत.
एकाच घरी दिल्या काय?
नाही नाही ते लामये तिथून समजा कोट इतकं. हम्म किंवा अकोल्या इतक आशीन
मग तुम्ही तर लय दुर पडल्यात तें सुरत कुठे तुम्ही कुठे?
काय म्हटलं?
तुमच्या बहिणी कुठे म्हटलं तुम्ही कुठे लय दूर नाही झालं हे.
हो ना बाई तेच त झाल मला बहिणीच एका
का नाही बॉ बहिणीची भेट होते कधी
बहिणीच्या घरी जाणंच नाही होत ना.
तेच ना मग आता एवढ्या दूर म्हटल्यानंतर
आता सुट्टेत इतकं बोलावलं मला तिनं जाऊ दे म्हणे आपल्याला आई नाही तर बाबाच्या घरी काही जाऊ नक. को इकडेच ये.
हम्म हम्म.
तअ कायचं बाइ जाणच त नाही झालं अन मी त्याईले बोलावतें इकडे या म्हणून ते इथं येतात का बाई त्यायच्या घरी एसीय त्या लेकराईले
हम्
हाओ मग ते उन्हाळ्याच्या सुट्यायत समजा अन आपल्याकडे किती ऊन असते
त्या उन्हात आले होते उन्हाळ्यात मागच्या त्याच्या मागच्या वर्षी तर मग आमच्या इथं समजा आमचे घरचे बी घरचे काही चांगले नाही. नाते साास सासे. त्या हच्याच्यान मग भांडण झाले होते मग अजून मन खराब होता. हम्म.
तैला म्हटलं फोन ठेवतो.
होा ठीक आहे.
हा.